हॅलो
हा बोल ग हॅलो हा आवाज नाहीेत आहे का
हा येत येत बोल
हा काय करत आहे
काही नाही ग आताच मंदिरातून आलो प्रसाद वगैरे घेऊन हम्म बेसन बेसन पोरी होती बेसन पोरी होती
हो का मंदिरातलं वेगळीच टेस्ट लागते
हो खूप छान खूप छान आईला आवडते खूप तर ती मी रेखा आताही गेलो होतो आम्ही गाडीवर हां मग ते झालं मग पोलीस स्टेशन मध्ये काम केलं मग आलो
हो का
हा हो झालं ना हा पैसे नाही घेतले नाही तर मागच्या वेळेस आमचे पैसे घेतले होते दोन दोनशे रुपये
व्यापारी
हो यावेेळेस पैसे नाही घेतले.
हो का मग त्याच्यासाठी काय प्रोसेस असते कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी-
काही नाही ते शाळेमधून आपल्याला एक लेटर देतात की आपण या शाळेमध्ये आहे आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे म्हणून मग त्याच्यासो आपली राशन कार्डची जे रॉक्स पॅन कार्ड आधार कार्ड आणि म्हणजे दोन साक्षीदार पाहिजेत ही आपलं कॅरेक्टर साठी हा तर मग त्यांला न्याय लागते तर मग मी माझ्या शाळेतला एक मॅडम रे काता यां घेतलं साक्षीदार म्हणून हा
ह
काही नाही मग हे सगळे आपल्याला पहिले नेट कॅफेमध्येध्ये तीनशे रुपयाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते मग तो नेट कॅफेवाला एक हे देते रिसिप्ट देते ती रिसिप्ट घेऊन मग सगळे डॉक ें पोलीस स्टेशन म सगळे ते सबमि कव लागतात
हो का अच्छा हम् हम्
काय नाही म
रेखा रेखा तई कोण ग ते महिमची आई का
हो महिमाची आई
त्या तिथेच राहतात का
हो इथेच राहातात माझ्या घराच्या बाजूला-
बाप रे त्यांनी तिथं कधी घेतलं घर
खूप दिवस चाले घेतले
हो का खूप दिस झालंय ना मी आली नाही तिकडे
हो ना येन
हो यावं लागतंय आता
हा येेतू एखाद्या वेळेस याय संयच का आमच्या घरी कधी
हम् गरीब आहे आणि तुम्ही ह
नाही यायचं एखाद्या वेळेस राहायचं ते एवढं चांगलं वाटत तेजरा
हो येऊन काय करशील मग आल्यावर
काय बनवतू सांग ब तू म्हैशीन ते बनवतो
हम्म मगच्या वस्ते तू मोमोज केले होते खूप छान केले होते
हो छांान झाल ते ना अजून ये मग अजून बनवेल काही नाही आपला मैदा असते ना मैदा मैद्यात मीठ टाक पण थोडस भिजू भिजत ठेवायचं आणि अर्धा क तास ते चांगलं अस भुरू द्यायचं. आण भिजवतांना थोडस तेल टाकायचं तेच्यात.
हो का तेल किती टाकायचं?
एक, दोन पळ्यास तेल टाकायचं. जास्त नाही छोट्या छोटी असते ना, आपली ते चमच. ते चमचे पोहे खायचे ते भीजून ठेवलं की मग थोड्या वेळ मग आपले गोबी गिबी गोबी झालं गाजर झालं बारीक कांदा चिरून र शिमला मिरची बारीक चिरून ए असं पूर्ण बनवायचं ते आणि मग त्याला थोडसा असा तड ईर मोरीचा.
हा.
मीठ टाकायचं मग थोड्या वेळ ते रावू द्यायचं मग त्याच्यात कसं थोड्या वेळ राहू दिलं त ते मीठ जे ने पूर्ण त्याच्यात अर्क उतरून जाते. अरक उतरला की मग ती पिळून घ्यायचं एका कपड्यान. आण आपले मोदकाच्या आकाराच मग ती भरायची छोट्या, छोट्या अश्या आपण पुऱ्या कश्या लाटतो पतल्या, पतल्या तशा पुऱ्या करून त्याच्यामध्ये ते भरायचं सगळं मग त्याला आकार द्यायचे.
ह उकडीचे मोदक करतो तसं का?
तसे. हो तसच मग आपलं पाणी आपल्या एका गंजात पाणी घ्यायचं. त्याच्यावर चायणी ठेवाय ची हॅलो हॅलो.
हा हा बोल ना.
का बर आहे आवाज नाही येतय का?
नाही आला मधात ब्रेक झाला होता.
हो का बरोबर काही नाही मग थोडस त त्याच्या पाणी टाकलं की पाणी ठेवलं गंजाती का चाळणी ठेवायची मग त्याच्यात ते आपण केलेले ठेवून नाहीत. ची मोमोज जर केळीचं पान असलं तर केळीचं पान टाकायचं मग आधी मग त्याच्यावर ठेवायच. नाही त तशी ठेवलेत.
म्हणजे ते स्टीम करून घ्यायची.
ह स्टीम करून घ्यायचे. आण जर आपल्याला पनीरचे करायचे त त्याच्यात पनीर ऍड करायचं.
खिसन का?
हो किसून खिसायन घीळायचं पनीर.
हा हां.
हम्म.
आणि फ्राईड वाले कसे करायचे म?
फ्राईडवाले फ्राईडवाले मला येत नाही फ्राईडवाले. फ्राईडवाले मी कधी केलेच नाही ना, हम्म म्हणून एकदा करून पहा लागिन गड्या. फ्राईडवाली तुला येते का फ्राईडवाली.
नाही ग मला त साधेच येत नव्हते. मला असं वाटते की ते फ्राईड कसे असतात आधी आपण स्टीम करून घेतो.
हा हा.
मग ते तळायचेत.
पण ते जर तळले तर ते फुटणार नाही का? त्याला नाही का ते वरतून काहीतरी लावतात कशच तरी कोटिंग करतात ते.
ते कसं ते क आपलं हे असत ना, कॉर्नफ्लाॉवर त्याच्या पाण्यामध्ये भिजवतात वाटते आधी.
हा वाटेते. तसंच
त्याच्यात भिजवतात नंतर ब्रेड क्रम्स असतात ना ब्रेडचा सुरा
हा हा ते हा
म्हणजे कसं ते एकदा याच्या कॉर्नफ्लावरच्या पाण्यामध्ये ते भिजले त्याला पूर्ण त लागते हा त्याला. ते ब्रेड क्रम्स लागतात आणि मग तळले की,, ते एकदम कुरकुरे मोमोज होतात.
हम्म एकदा करून पहा लागते गळ्यातचे.
थांब आता मी येणार आहे मी आल्यानंतरच,
हा, मग आपण सोबतच कर मग तुम्हाला सांगशील तसं तस करू.
हो करून पहा मी पण केले नाही कधी पण असं वाटलं मला तसे असू शकतात.
हा, तसं असू शकते. हम्, मग अजून काय केलं होतं जेवायला झालं का जेवण? हॅलो!
हॅलो!
हां बोल ना.
हा झाली का पॅकिंग?
पॅकिंग चालूच आहे अजून झालीच नाही अर्धीच झाली चिवडा वगैरे बनवला चकल्या बनवल्या
हो का
हा
कधी कधी ची फ्लाईट आहे मग?
ड फ्लाईट आहे माझी पुढच्या हप्त्यामध्ये.
हा, हा, हा.. मम्मी म्हणत होती म्हणे कि ते हे केल्या पुऱ्या.
ह.
म्हणजे त्या ह्याच्या हा, त्या हा नाही कायमत कशाच्या आहे? कडकवाल्या आहे त्या टिकतात पंधरा वीस दिवस.
हा हो का?
आही म्हणे कि ते देते म्हणे नंदिनीला.
हो का बरं बर देशील ना मग? पाठ एश.
हा हो येईल ना मी..
ह हा.
जायच्या आधी एकदा हम् माझ. कसं माझं ऑफिस आहे नाही त माझं झालं असतं आहे येणं.
हो ना.
हम्म, मी ते वृंदावन वगैरे बघितलेलंच नाही आहे तसं पण
हो का बर ये एखाद्या वेळेस स्ॉग मस्त जाऊ आपण फिरायला.
हो.......
ह.. शिखलऱ्याचाच तर प्लॅन चालू होता जायचं जायचं पण आता हेच मदात आलं. म्हणून मग आता इकडे चाललो...
हम्म शिखलदरा काय जाऊ शकतो जवळचा. आपल्याला हे मेन टूर आहे हा नाही होत ना कधी?
हा नाही होत कधी म्हणून म्हटलं जाऊन या.
कॉल येत आहे मला एक मिनिट ह. काही नाही बालतााईचा कॉल येत होता कट, केला
हो का म तेच म्हणत असतील त्या कॉल करू का? घ
त्यांना काम होतं थोडं तर त्यांचा मगाशी आला होता म्हणे, म्हणज मी फ्री झाली क तु क त्यांना थोड, ते ऑफिसच विचारायचं होत त्या पण जॉईन आहे ना..... हम्म दुख! मीटिंग झाली तर त्यात त्यांना आलंच नाही ते? जो फॉर्म वगैरे सांगितला होता.
हो का?
हा तेव्हाच त्यांचे खूप मेसेज आले मला की सांग सांग. मग मी म्हटलं कलकरा म्हटलं मी सांपू
अच्छा अच्छा
हम्म वर्कलोड पण खूप आहे सध्या
कशा कशामध्ये पण काही करतो म्हटलं तर वर्कलोड असतेच.
अस ते पैसे कमावणं काही सोपं नाही आहे आजकाल
हा ना कोणी थोडी फुकटचे पैसे देणार आहे.
तेच ना फुकटचे पैसे कोणीच देत नाही.
हा मग काय बनवलं होतं जेवायला?
जेवायला का आज पनीर चिली आणि म मशरूमची भाजी बनवली होती.
हो का बापरे मस्त बनवलं होतं मग
हो आज कस हे आलेलं आहे अक्षय भैया
होव का?
हा मावशी पण आली आणि अक्षताः दिदी आली म्हणून मग मम्मी म्हणे की चांगलंच बनव काहीतरी
हो का हम्म हम्म हम् हम्म कसत का? हो ती ती पहिल्यांदाच हाव पहिल्यांदाच आली
हा उद्या सकाळी जायचं पण आहे म्हणे तिला आणि तुम्ही म्हटलं होतं. किं बा नी त्या ताईकडे जाऊ म्हटलं होद्या.
अच्छा मग आज करून निळाले संध्याकाळी यायचं असतं.
अरे आज माझा ऑफिसच होतो सहापर्यंत
हा हा हा.
ची मुलगी खूप रडत होती.
हा हो का ग
हम्म ती सुचूच देत नव्हती. म्हणून झालं. हा आता झोपली ती म्हणून सगळं शांत आहे.
हो ना तेच म्हटलं आवाज वगैरे येत नाहीये तीच ह
हा
हा
तेच
काय म्हणते मग साक्षी वगैरे
साक्षी तर छान आहे. का करशील ना कॉल तिला
करेल ना मी तिला कॉल त्या दिवशी केला हो. आपण ते बिझी बिझीच येत होता म्हणून मग मी नंतर केला तिचा आला होता मला सकाळी मेसेज मी स्टोरी ठेवली न म्हणे रोज जात जात जा म्हणे मी म्हंटलं हो जात जात जाईल.
हा हा
हां
तेच म्हटलं करशील तिला कॉल ती म्हणत होती आठवण काढत होती तुझी
हो का नाही मी करेल तिला कॉल उद्या वगैरे करेल आता अम
कॉल पण नाही आला म्हण मला एक पण
हो का नाही नाही लावेल मी तिला कॉल हम्
तेच म्हटलं आज लवकरच झोपा उद्या सकाळी जिमला पण जायचंय
हा हा उद्या जायचं आहे सकाळी हम् हो मी पण जात असते जिम ला
तुमची किती फी आहे मग
आमची फी हजार रुपये आहे पण ते ओळखीचे आहे ना त्याच्यामुळे मग आम्ही कमी देतो
बापरे चांगलं आहे माझी आवड फिचे नाहीे बाराशे रुपये फी आहे
हो का वापरे खूप घेतात ग मग तुमच्याकडे
हो खूप आहे इकडे पण इकडे कस आहे दोन टाईम आहे काय आणि संध्याकाळी
हो का मग तू दोन्ही टाईम जात असते का
हो म्हणजे एखाद्या वेळेस दोन्ही टाईम जाते नाही तर मग एक टाईम
हो का चांगली गोष्ट आहे
ज्यांना लवकर रिझल्ट पाहिजे त्यांनी मग दोन टाईम येतात
आमच्या इकडे नाही असं आमच्या इकडे एकच टाईम एक तर सकाळी नाहीत मग संध्याकाळी काय हम्म
हा
बघते ना आता काय उद्या मी सकाळीच जात असते